हो
हॅलो हा बोल हॅलो काही नाही आमच काय चाललय
येतोय काल पावसाच वातावरण हॅलो आवाज येतोय का
हां की बरा आहे का हा हॅलो
तु कशी काय आहेस
हा मी पण बरी आहे किती दिवसांनी फोन करतोयस मी पण बरी आहे
हा नाही काल पण सुट्टी काल होतय काय सांगु कामाच तेच्यात काय लक्षात राहतय की काय काम तर काम आहे कराय केल तर पाहिजेच
काम पण केल पाहिजे घरच्या बरोबर बोलल पण पाहिजे फोन करत जा ना आधून मधून
हो हाय तस काय मिळतय तुलाला आरे करतो त्याच्याबद्दल काय नाही म्हटलय खुप दिवस फोन झाला नाही करूया म्हटल बाकी मुल वगैरे काय कराल्यात नाही काल म्हणजे झाल पाऊस झाला तुमच्या इकडे
हो भरपुर खुप पाऊस पडलाय की
हां न गडे पाऊस लय झाला काल आणि कसं झाल काल आमच्या इकड म्हणजे लई झालाय आणि आमच्या इथे कंपनीच कस बॅक साईड जे हे आहे ना मॅन्युफॅक्चरिंगच युनिट त्या त्याच्यामध्ये कसय वरचा वार सुटल होत म्हणून वरच्या साईडची काहीतरी पत्रे वगैरे भरपूर उडलेत आणि त्याच्यामुळे ते आत पाणी वगैरे आलं होतं मग त्या सरांनी काय केलं ते शॉर्ट सर्किट वगैरे होण्यापेक्षा आज कंपनीज बंद ठेवली म्हटल बरं झालं कालची सुट्टी आज एक सुट्टी हम्म मग आता परत आणि उद्यापासून घरी बोसलोय बघ निवांत काय बाहेर गार वार सुटले बसलोय निवांत आकशरशा वैताग आला हुता दुपारी आणि काल माझी मजा काय झाली माहिती का कि झालं मला बाहेर जायचं होतं काल सुट्टी म्हटलं आज रविवार कुठेतरी जाऊन येऊया आणि तासभर बसलोय आवरून आणि बरोबर बाहेर निघायला माझं नशीब बघ हा बाहेर जस निघलय पाच मिनिटं पण गाडी चालू केली नसेल आणि अशा ठिकाणी जाऊन पावसात अडकलोय जिथून बाहेर यायचं सुद्धा कनी अवघड हुतं आणि पुढे गेलो तरी पण भिजणारच आहे मागेआलो तरी पण भिजणारच आहे हॅलो
हॅलो
तुझा आवाज येई न तुझा आवाज ये न झालाय
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा तुझा आवज
तुजा ब्रेक व्यालय नेटवर्क नाही काय
नेटवर्क नाही नाही असं काही नाही आहे बोल की हॅलो हा येतोय काय आवाज आता हा हा मी आलोय बाहेरच्या रूम मध्ये आणखी काय चालंय जेवण
नाही काल काय झालय जेवण वगैरे झालय आणि काल झाल तुमचं
नाही अजून जेवायचं आहे जेवायचं आत्ता हॉस्पिटल मध्ये गेलेले रे
का
जीण्यात्यातून पडले मी अंगठा सुजलाय माझा डाव्या पायाचा सूज कमी येईना झाले पंधरा दिवस झाल म्हणून गेलेले दाखवायला एक्सरे काढून आले आता
मग काय म्हणाले डॉक्टर हा मग काय म्हणाले म्हणल डॉक्टर
एक्सरे नाही भेटला चार वाजता बोलवले तेव्हा आता बघूया काय अस रिपोर्ट मध्ये सुजच कमी येईना दुखत वगैरे काय नाही फक्त सुजलेला आहे आगटा
त्याला काय करायचं जरा गुळ चूना वगैरे असते ना गुळ चुनना आपल्या पायाला थोडासा चूना लावायचा
हा हां
हा आपण जे खातात ना चुना पानाला लावून तो जरासा पायावरती लावायचा आणि त्याच्यावरती कणी आपला गुळ घरातला तो त्या चुन्यावरती फिरवायचा आणि तो पातळ होतोय आणि त्याच एक मिश्रण तयार होतय आणि त्याच जर की. कागद आपलं असतोय की पेपर, तो लावून जर आस शेक द्यायची त्याना सूज आणि दुखणं पण कमी येतंय.
दुखत नाहीयेरे अरे दुखतच नाहीये फक्त सूजच हाय
मधुराम मिठाच्या पाण्यात पाय वगैरे घालून बसू ना गरम पाण्यामध्ये.
हा तेच सगळे सांगायला लागलेत. मिठाच्या पाण्यानं जरा शेक जरासं तेलआणि हळद लाव, आयोडेक्स
नाही आयोडेक्स वगैरे लावायचं नाही, आयोडेक्सनं कसं हुतय पायातलं झनझन वगैरे दुखणं कमी व य होतं पण ती सूज कमी होत नाही. गरम पाण्यात जरास हरकुन मीठ टाकायचं, नाही नाही काय होत नाही तेन पण विना कसं आपल्याकडे आता गरम पाणी म्हण गरम पाणी मीठाचं मीठ जरा टाकून कने त्यात पाय हलके मोकळे सोडले कने क्लिअर होऊन जातात बऱ्यापैकी संध्याकाळी आपण जेव फ्री असतोय ना त्यावेळी करायचं संध्याकाळी संध्याकाळी शक्यतो केलेलं बरं का रात्री दिवसभर काम पण झालेलं असतंय आणि पायाला थकवा पण असतो. व थोडंस पाय हालके सोडायचे आणि बसायचं त्यात. तेन बरं हुतय का आता.
हा संध्याकाळीच करते. तुझं काय चाललय निवांत बसलायस आता. हॅलो.
होय कट्ट्यावर निवांत बसलोय हे म्हटलं.
घरातले बाकीचे कुठं गेले सगळे? हॅलो.
ठीक वरती बसलोयच म्हटल घरी.
हा हा म ये की इकडं फिरायला वगैरे जाऊया ट्रीप काढूया कुठंतरी
कुठं जाऊया कोकण साईड ला जाऊया, कि समुद्र किनारी जाऊया, कुठला तरी एक प्लेस सांग. आता आम्ही ह्या पावसाळ्यात हेच्यात उन्हाळ्यात ना खरं सांगतो आ अक्षरशः कणें तीन वेळा आम्ही प्लॅन केला जायचं कुणाला सांगायच तु मी सगळ्यांना सप्राईज दिऊन तुझ्याकडं पण येऊन तुला डायरेक्ट घिऊन जायच होत. पण असं काहीतरी नाही खला आपलं कोण ते वॉटर पार्क ला जायाचं ठरलं होतं आमच.
हा.
आणि लहान मूलं कोणतरी सुट्टीसाठी आलीत कणी आणि ती शेजारी पाजाऱ्यांची पण ती दोघ मुलं होती ती म्हणली, तुम्ही चालला की आम्हाला पण सांगा आम्ही पण येतो. सगळं झालं पण का ते थोडस एक शेजारचीच आमची व्यक्ती म्हणजे हा ते वयस्कर होते ते वारले आणि ते नंतर आम्ही ते थोडे एक. आठ, पंधरा दिवस पुढे ढकलल आणि दोन, दोन. टायमला झालं असं की भाच्याला पण ते म काय परवा जरासं ताप आला होता म तो म्हणाला मला सो सोडून गेलासा तर बघा म भांडणार, आरे म्हटलं आता काय हे काय काय आणि असंच म्हणत म्हणत सगळी सुट्टी झाली.
राहिलचं मग ते आता झाला पावसाळा चालू
होय वॉटर पार्क ला राहुदे मग दुसरीकडे कुठ तर जाऊया.
हम्म मालवणला वगैरे जाऊन यायचं.
काय काय करूया एक गाडी गाडी ठरवूया आपण. आणि म
तेवढच ना रे एन्जॉय एक, दोन दिवस नाही तर नेहमीच आपलं आहे ते काम घर
ते तर चाललयच त्याच काय हे लागणारच आहे तर त्या आपण एक पहिला आपण पण कसच तर लहान मुलांना आपण फिरवून आणलं नाही तर आणि कोण आणणार.
होय की
त्यांना पण जर असं खेळलंच नाही ती पण खुश राहत्यात. आणि दुसरी गोष्ट अशी. आहे ना नाही की गावाला एवढं सांगते आ आम्ही सगळ जिरमाल हे ते होय होय.
हम्म ये मग कधी तरी जाऊ
नाही करूया करूया आपण तू सांगत तू तू अ बाकीचे कोणते प्लेस वगैरे तुझ्याकडे असली तर सांग म्हणजे असं बाहेरच्या साईडला किंवा इकडं साऊथ साईड ला वगैरे जे असतात ना हा पर्यंत असेल तर एक देवस्थान वगैरे करू. करूया जेणेकरून आपली तीन दिवसाची कमीत कमी ट्रिप झाली पाहिजे.
हो हो चालेल की जाऊया जाऊया.
पुण्याला निगडीला म्हणजे काय करायचं आज जर तुम्ही गाडी निघलो आपण तर आज दुपारच्या पुढे निघलं की रात्रभर ड्रायव्हिंग झालं पाहिजे आणि सकाळी म्हणजे ते आपण त्या प्लेसला असल पाहिजे.
हम्म.
तिथून पुढे तीन दिवस व्यवस्थित आहे आठशे किलो तर होत नाही तर त वनडे हे जा होत्या.
होय आणि छानचं ठिकाण ठरवूया आपलं मस्त.
हो. आणि स्पेशली काय करूया समजल बाहेर तर आपण जेवायचं
हा हा हॅलो बोल ना.
जेवणाचा प्लॅन करायचा आहे पण जेवणाच काही ते म्हणजे आपण घरातून पण घेऊन जाऊया की म्हणजे काय झालं लहान मुलं काय म्हटलं की स्पेशल तर तर करून सगळ्यांनी नेऊया, ते खाण्याची मजाच एक वेगळी असते.
होय वेगळीच असते होय की.
हो.
हम्म जाऊया जाऊया एक दिवस नक्की. कधी करणार प्लॅनिंग मग त्या महिन्यात की पुढच्या महिन्यात
तुमच काम काय वगैरे आहे.
काय ते.
आ काय या महिन्यात काम वगैरे आहे काय म्हणजे असं काय. जायचं म्हटलं की आणि नंतर नाही थोडदा वस्था अस वगैरे काय व्हाय नको.
नाही आता ह्या महिन्यात शाळा चालू होतील ना मुलांच्या पंधरा तारखेपासून.
हम्. पण काहीतरी मला ऐकायला मिळालं की मुला्हाचा तडाका वगैरे असे भरपूर असल्यामुळे मुलांच. शाळा पण काहीतरी अ पुढे एक दोन आठवडे ढकलले तर असं ऐकाय मिळालं मला.
नाही नाही माझ्या मुलांच्या तर पंधरा तारखेला चालू आहेत बघ.
मला कस मला परवाच त्यांना सांगितलं. उन्हाचा तर परवाही आठ दिवसाच्या मागे उन्हाचा तडाका होता.
काय काही मुलांच्या चालू सुुद्धा झाल्या शाळा.
झालंच. मूल लहान आता बाकीच्यास पंधरा तारखे बसले. मग काही जण म्हटलं की पंधरा मे पंधरा पाासून एक दोन अठडे म्हटलं तर आम्ही. तर मण ते कसं चालू होईल असं म्हणत होते सगळे.
हम्म काय माहित अजून मेसे मेसेज तर काही आलेला नाहीे बघूया. मी पण काही फोन नाही केलेला शिक्षकांना कुठल्या सरांना मॅडमला वगैरे.
ण करायला सग त्यांनी त्यांच्या टाइमिंग नुसार यात म्हण. आणि एक दिवस कोणती अशी सुट्टी आहे बघायची मुलांची आणि ते तीन. शनिवार रविवार जर गवळळा असेल तर तस एक दिवसाची सुट्टी काढून जाऊया.
हम्म जाऊया जाऊया ठरवूया कुठेतरी प्लॅनिंग करूया. छान ठिकाण निवडा सगळेजण मिळून तिकडे जाऊया.
म्हण सगळ मम्मीला पण सांगतो नाही मम्मी. ण चालत तू पण घरात सांग आपण काहीतरी. करून गली मग आपल्याला जायला बरं.
होय होय जाऊया जाऊया.